लगेच का ओ......
कोण म्हणलं....
तर ह्याच्यात व्हिडिओ मध्ये सांगितलेली एक.... कॉल लावल्यावर वीस मिनिटं दहा पंधरा पंधरा ते वीस मिनिटाचं गॅप ठेवून मला लावायचं.....
होय जर..... तस लागलं नाही आता मी लावलो लागला म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे समज. लावलो आपण आणि इरोड दाखवला ना तर नाही लावायच. हम्म आणि तस अगोदर होत होत आता लागलं तर लाग त नाही तर नाही लागत.
लागत नाही होय भारी आहे मग. ह्.
हम्म घंटा काय.
बाय तुला आता आता नाही एक साधा कॉल लाराला सांगत तुला.
ह.
आता काय. होय म्हणणस की म्हणालागलोय. आता काय बोलत नाही मी तुला यावर बोलणं. ह्यावर ह्यावरन बोलण तर अवघडच आहे ग.
तू बाळ साध कॉल वर. पण बोलू नाही शकत तू सांगूस नगेस. ते तू साध्या कॉलवर पण बोलतेस.
हां
तू असं हे नाही करू शकत ग पापं.
हा हा हा. असलं तर एक बोलू शकत नाही नसत तर बोलतोयच की.
हा म्हणूनच म्हणालो ते असत्याातच आणि कायम कवा नसत्यात. हां जावा म्हणावं कुठ. परत मुलांचे लग्न झाल्यावर कुठं तर ह्याला काय म्हणतात ते?
तू-तू येणार काय? त्यांना ह्याला करायला, सांगायला.
तीर्थ यात्रेला तेन जा म्हणाव. असं चेष्टेत चेष्टेतच म्हणायचं ग उगच लागला बाण. लागला तर लागला नाही तर नाही हा. तु जीव प्राण माझे. तुझ्या एका हाकेसाठी.
भाऊ आहे तुझा मला वाटलेलं समर्थ आहे त्याचा आवाज यायला लागलाय.
आवाज आवाज ऐकून कानाना रक्त आलं की नाही.
अ हं अ हं.
कलं काढल्यास माझी.
होय होय आला की इयर वागण्यात नाहीला त्यालाच पाठवत वागण्यातत नाहीला मला.
आहे काल गार्डनच पडलय मी.
रॉड घालीन म्हणालाय नव्ह ते पायात.
आये कुत्रे हा हा हा.
हं हं ह.
आग अग काय झालं. ते कार्या ॲपचच करायला गेलतो त्याच्या मोबाईलला त्याला समजत नव्हतं मग खाली गेलो काय. आणि हेने जिजुला घेऊन. पुढे गेलीत ह्यो आणि पप्पा मी उभारलेलो गाडीवर पप्पाच्याच गाडीवर बस. ह्याला गेलो नुसता टेकलो तर गाडीच पडली तिला धरायला. गेलो त्यात माझ्या दोन्ही पायाला लागलं.
हा हा.
हम् आमी कशाला पडू मागं गाडी पडली का टेकायला गेलो तर माग. कुत्रे बरला. लई बघायला आल्या असतील दम दम भरला असता तुला.
तुला लागलंय म्हणाल्यावर येत नाही.
गाड्याला लागलं नाही घे. मी धरल ना एका हाताने शक्तिमान.
का म्हणून दोनी पायाला लावून घेतल्यास. लई ही असते गं, जाड असत गं, गाडी लई जड असत्या.
ते मला वाटलेलं, मी धरीन. दोन्ही हात
ते आपला, आपल्या ह्याजं नाही काम.
नाहीय, नाही. ऍक्टिव्हा पण नाही हे होत, झेलत. काय वज आणायचं. हे हळू बोल की. आतल्या बघितल्या तिथं. हा, ती एक जरा मिडीयम अस
मिडीयम मध्ये. ती एक इत मी तर घेतलेली बाई ऍक्टिव्हा एकदा. मला ते हॅण्डल पक डायलाच येईना. थरथरायलाच लागलं ते.
आग मला भीतीच वाट्त्या. आणि असं वाटते की गाडी तिकड- तिकडेच चालल्या.
आपलं हे लागत नाही ना, त्याला.
ते की, आसं वाटते की हं. नाहीचाय. थेट गाडी जायला असं वाटतच नाही. असं वाटत की गाडी वाकडी का चालल्या?
बसायच्या आधी माप वाटतय.
करावं. बसायच्या आधीच वाटतय, अरे हे किती सोप पाय नुसतं, असं करायचं, न तसं करायचं. बसल्यावर कळतय. तेच की, काय वाटत नाही. मी तर चालवूच नाही शकणार, पुढं. मी तुला तेच म्हणाले. तिरक तिरकच जातय.
तेच की. तिरक-तिरकच ते राहतय.
हातात, कंट्रोल राहत नाही.
कंट्रोल ठेवायला शिकायला पाहिजे पहिला. जी शिकवणार आहे ते बी पळून जायला पाहिजे.
वैतागतील. आधी आपण हसूनच घ्यायचं.
व्हय, मग. ते तर हायच सोड. काय पण झालं की, ते एकच येतेय. ते एकच चांगलं येतेय, आपल्याला.
होय की तर.
ते एक तेवडं चांगलं येतय गं.
नाही येत तर काय. दुसरं काही येतच नाही.
होय.
बघ काय, असावा एखादा छंद.
मी पण तेच म्हणणार होतो. काढण्यात. च वय. मग, बेस्टीला काय झाल का नाही? अज
आ.
बेस्टीला तुझ्या. पुरगी - पोरगं काय झालं का नाही, अजून?
अजून बघ कि आता, कवा बाहेर काढल होय आता हात घालून.
खरंच की. का ह ते पण, होत्या.
मला तर वाटतय, अरे पोरगं होईल.
आता नववा महिना असल. माझ्या मते. ह्यात वील सोड. ह्या महिन्यात एकतीस तारखेपर्यंत, तुला येत अस गुड न्युज.
हम्म. तुला सांगितलं वाट
तुला सांगितलं वाटतं.
अ तू एवढा, तू एवढ्या शुअर न सांगायलास. म्हणजे तुला सांगितलं.
अग नाही त्या, आपण फोन लावलाल ते्व्हा काय म्हणली, सातवा महिनाय. मग आता झालं की मे महिन्यात लावलेला मे जून जुलै
हम्म मे जून जुलै बरोबर
सात आठ नऊ आता काय मम्मीकडेच आहे वाटतं. तेवढ बास?
बास तुझ् तू पाच रुपये मी पाच रुपये काढणार.
रुये कशाला हित दोन रुपयेच मिळतय की अजू
नाकाला लयच हे होतय ग पाप ते कराय बकाड
समीक्षा आता पोर पोरग्याला कसं सांभाळणार जे हे कसं करणार कुणाला
ती कुठं असं म्हणजे तिझं असं एवढं मोठं दुख हे कुठं आहे काय म्हणतात?
नाहीये सोड तरी पण बाई कस म्हणजे जस जरास हे
काय नाही ते आता घरातच करत्या म्हणल्यानंतर निेवांतच असणार आहे तिचं काय?
ते पण आहे सोड नवरा हाय सोड तीझा.
ह मग नवरा देखना तोंडाच आहे की.
आता काय बोलू तुला?
कायच नको आकाच्या माग खाली
आणि काय म्हणतेस?
काय नाही बघ.
मग आणि कोणाच झालं का नाही लग्न बिघ्न
कुणाच हुतय सगळ्यांची झाल्यात
तुझ एकटीचच आहे ते काय कर म्हणालंय तुला
हम्म आणि वाटलंवून घे
मग काय? बघवना बघवना म्हणावं.
मग काय जळालास तू माझ्यावर
मग काय?
खेळणार दोन्ही सगळंच् चालूय माझं.
बरं सासूबाई पण बघायलात काय?
होय झोपलाय पण टीव्ही पण बघालोय तुझा संग बोलालोय पण
अ स सून आणि सासू दोघीच आहे वाटतं सासरं नाही काय?
नाही कामाला व्हय हेनी पण गेलीत भाऊजी तिकडं आमच्या खोलीत झोपल्यात नाईट करून आल्यात.
लय
होय बघ की.
पाप
एकच रूमअय व्हय दिव्या?
दुसरी आहे ती भाड्यान दिलीया ग. बाहेर नाही आहे म्हणजे दोन्ही पण बाहेरच होत्या आ मी लग्न करून आलो तवा एक रूम आणि हॉल किचन आणि हॉल होता. म ते आम्ही आल्यावर मग ती तिकडची रूम तिकडचा दरवाजा बंद करून इकडनं आत न घेतला.
हम्म हम्म हम्म.
मात्र ती एक आहे आणि शेवटची आहे ती अजून भाड्याण आहे.
त्याला किती भाड आहे.
त्याला काय माहित नाही बई दोन हजार आहे वाटत.
होय
नाही नाही एकच आहे ग.
हम्म दोन हजारातच ये.
तरी मला पण काय माहीत नाही ग असल हजार बाराशे
म पंधरा दोन पर्यंत पंधरा सतरा असेल.
व्हय भाडं वाढलय ग आता लई.
हम्म कुठ बाई इथ लई कंज्युस आहेत माणसं.
का? तुमच्या खोलीला किती आहे. होय तेवढं आहेच ग आता मी आमच्या इथ आहेत बघ दोन दोनच रूम आहेत खरं भाडं म्हणली सर चार हजार तीन हजार साडेतीन हजार अशे आहेत. खरं तशी सोय पण असत्या सोड.
पाणी ते मासते होय.
हा पाणी बोरचं पाणी द्यायल लागतय चा
चावेच तेवढं घ्यायला लागतय म्हणजे भरायला लागतं त्यांना.
होय तेच कि खर लय आता भाड लय झाले सोड. केवढे पण मोठे असू दे बारके असू दे. हम्म हम्म. आणि काय म्हणतेस. होय. काय नाही बई. दाखवून आणलेस. जरा असं काही तर मलम बिलम लाव म्हणायचं दुखता वागळे. हा होय. अग काहीतरी आहत ना आणि काहीतरी झालं असलं तर सांगतात ना. आपल्याला वरण दिसतय खरं आत काय तर झालेलं असेल कळत नाही. म्हणून जायाच एकदा
तर.
हे करून जायचं एक दोन चार अजून एक आठ दिवस तर दुखणार मग तुला ती. ते काय लगेच कमी येत नाही.
तरी ते गोळ्या नकोत.
असा विषय काय. आता होय इंजेक्शन देऊन गोळ्या देत तात हम्म. मी द मी दिलेला मी दिलेला तेवढा गोळ्या आणत नाही बाई आ- आ दोन -दोन नाही तर एक दोन एकाच दिवसाच नाही तर दोन दिवसाच.
मी पण दोनच आणतेय कारण माझ्या पप्पांना पण माहितीय मी एवढं-
मी बी खात नाही मला माझ्या नावर्याला पण माहिती आहे तसंच पडून राहतात गं पैसे पण फुकटच आता परवा आणले बत्तीस रुपया आणलो त्यातली एक एकच डोस खाल्लीय त्यानंतर तसंच पडलात त्या गोळ्या आता टाकून द्याला पाहिजेत
हम्म
म्हणूनच घेत नाही मी नुसत इंजेक्शन देत नाहीत गोळ्या पण देतात अ तिथे इंजेक्शन ला आणि किती घेतात
कुठं इथं दीडशे का दोनशे फी आहे बाई
इंजेक्शनला का त्यांच्या त्यांच्या गोळ्या त्यांच्यापासल्या गोळ्या पण देत्यात त्यांच्यापसल्या गोळ्या देण्यात हा तेवढ्याच देतात ना.
होय
आमच्या इथ किती पन्नास रुपये घेतात बाई.
होय
होय इंजेक्शन देऊन गोळ्या होय आमच्या इथं बघ ती मॅडम इंजेक्शन दिली कि वर पन्नास रुपये घेत्या आणि गोळ्या इंजेक्शन घेतले की एक ऐंशी रुपये मध्ये झालं बघ